कोण.
हॅलो.
हा.
हा, बोला मॅडम. झालं का, चहा, पाणी.
हा, झाले ना.
अच्छा, कुठे राहताय तुम्ही?
मुंबईत. हम्म.
हो का.
हम्म, तुम्ही?
हा आम्ही, मी पुण्यात राहतो. हम्म-हम्म-हम्म वा. हा संडे, आज जरा रिलॅक्स होतं.
हा, हम्म-हम्म-हम्म.
हम्म-हम्म पाऊस, पाणी बरोबर तिकडे.
हा खूपच आहे. हम्म.
नाही आता, थांबलं असेल ना, थोडं कमी झालं असेल ना.
हा आता कमी जात आहे. हम्म, हम्म-हम्म-हम्म. हा, तुमच्या तिथे पुण्यात आहे का?
नाही आताच थांबलंय, दोन दिवस
अच्छा, हा-हा-हा हा, बाकी तुम्ही काय आहे? तुमचे काम वगैरे.
काम मी मॅडम, कंपनीत आहे कामाला.
अच्छा, हम्म-हम्म अच्छा, आय-टी मध्ये.
हो.
त्याच्यामध्ये काय काय प्रोसेस असतात?
आता आमचं ऍक्च्युली एस ए पी सॉफ्टवेअर च काम आहे. हा कंपनी सपोर्ट आणि डेव्हलपमेंट दोघं. हा त्याच्यात मी फायनान्स डिपार्टमेंटला आहे.
हां हां हां.
हा. तर आमच मेस अ मेन जर्मनीला क्लायंट आहे सगळे. नव्वद टक्के क्लायंट जर्मनीचे. इकडचे आहेत थोडेफार. म्हणजे इकडच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत पण कमी आहे. इंडियन कंपनी हा. त्या मोस्टली आमचे बॉस किंवा इंडियन कंपनी प्रेपर कमी देत देतात त्यांना प्रेफरन्स.
म्हणजे ते आं वर्षांच्या तुमचं आय टीमध्ये असं पॅकेज असतो की काय सॅलरी असते मंथली?
हा पॅकेज पॅकेजमध्ये असतं.
म्हणज अ जस तस की जस ते इंजिनिअरिंग असतात कोण कोण ते त्यांच्या वर्ष च पॅकेज असतो. ते तुम्हाला इतका भेटेल वर्षांचा.
कंपनीमध्येच ते पॉलिसी ऍप्लिकेबल होती ना म. म्हणजे आता आता मॉडल्स आहे आमच्याकडे त त्याच्यामध्ये अ सगळे इंजिनिअर लोक आहे. फक्त आता आमचा कोअर फायनान्स त आम्ही एम बी ए किंवा सी ए किंवा बी कॉम, एम कॉमे वाले मुल आहे इथं. आमच्या डिपार्टमेंटला. तस जे अं कोर ए सी ती जे आहे, त्याच्यामध्ये ते सगळे इंजिनिअर आहेत. कम्प्युटर इंजिनिअर. कोणी बी इ झाल. कोणी एम सी ए झाले. तर म
तर ते पॅकेज आणि प त्यांना पॅकेज म्हणजे म सगळ्या पूर्ण कंपनीला ते एप्लिकेबल होत, बाय डिफॉल्ट. मग ते पॅकेज मध्येच आमचं कन्सिडर होत सगळं.
अच्छा! हं. म तो बरा आहे. हं.
हा
आणि काही नॉर्मल जे बी कॉम, बी ए वगैरे असतात अ बी एड वगैरा आपल्या म्हणजे बी एड वगैरा काय जास्त आहे आपल्या महाराष्ट्र मध्ये काय हे नाही. वेल्यू नाही. तस. म्हणजे की हा कोणीतरी टीचरच लाईन गेलं तर ठीके ठीक. पण ते म्हणजे तून अस ते, फक्त ते अ अ जॉब करतात. म्हणजे नॉर्मल कंपनीमध्ये. तर त्यांना तर काहीच हे नाही असं आहे. म्हणजे कमप्युटर वगैरे शिकलं तर ठीक आहे, चालतय.
नाही बी एड म्हटलं तर ते टीचिंग लाईन मध्येच मोस्टली काम करतात ना हे लोक. बि एड वाले आणि त्या त्यांच प्रोफेशनस वेगळे त्यामुळे आमच्या कंपनी्यांमध्ये त्यांच अ ते ऍप्लिकेबल होत नाही क्वालिफिकेशन.
अच्छा! हां हां हां.
आणि टीचिंग लाईन मध्ये पण कस आहे जर तुम्ही काही एक्स्ट्रा.. काही आहे तुमच्याकडे जस आ एखादा संगीत चा टीचर आहे, बरोबर आता जनरल सब्जेक्ट टीचर पूर्ण हप्ताभर काम करतो. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यत जातोच. स्कूल मध्ये आणि वापस घरी येतो आणि संगीत टीचर हा हप्ता हप्त्यातून दोनदा जातो आणि सॅलरी त्यालाच त्या रेग्युलर टीचरपेक्षा संगीतच्या टीचरला जास्त असते.
हा
म्हणजे अ जे स विषय आहेत. जे तुमचे जे आहेत ते युनिक विषय जर असले तुमच्याकडे. टीचिंग फीलडमध्ये तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होता.
हा ते तर आहे.
हम्. तुम्ही काय जॉब करता का?
नाही म्हणजे आधी करायची आता नाही केल करते. म्हणजे मी पहिला बीकॉम केलीय ना तर मी अकाउंट अ. लाईन मध्ये होती म्हणजे ते सी. ए. च्या, अंडरमध्ये तर ते नॉर्मल म्हणजे ते काय, महिन्यातले सहा हजार एट. हा सात हजार अस, आधी द्यायच कोरोनाचा आधी मग नंतर माझ काय लग्न झाल, तर मी सोडून दिल अस. हम्म् हम दादा हे, लहान मुलं आहेत.
हा म्हणजे तुम्ही सी. ए. कडे केले ना, तर मग तुमच टॅक्सेश थोड स्ट्रांग होऊन जात. मग तुम्ही जनरल कंपनी मध्ये, नंतर घुसले ना मग तिथ तुम्हाला अ काम करायला पण त्रास नाही होत. आणि सॅलरी पण म्हणजे, त्या मानाने व्यवस्थित मिळते.
हा. पण अस तुम्हाला वाटतय की, मी आय टी केलंय तर ह्याच्यामध्ये हे पाहिजेत तस कंपनीमध्ये आम्हाला अस प्रॉफिट व्हायला पाहिजे, अस काही तुम्हाला अस वाटते? कि गव्हर्नमेंट अस काहीच सिस्टम काढायला पाहिजे, अस.
म्हणजे कशाबद्दल म्हटल, तुम्ही मला थोड
म्हणजे आयटी वाल्याना, कस आहे की अ. म्हणजे कोण कोण असतात ना की, बाबा मी हो, इतक म कंपनी मध्ये मेहनत करतोय इतक माझे हे-हे आहे एक्सपिरियन्स वगैरा तर मला इतक. काय सॅलरी भेटत नाहीये, मला काय इतक. हो. म्हणजे ऑफिसमध्ये काही हे भेटत नाहीये अस. म्हणजे बिझनेस तर बिझनेस असतय, ठीके. आणि जॉब तर जॉबच असते ना अस. ह् हा, ते म्हणजे गवर्मेंट काय आहे, कस आहे आता स्पोर्ट्स मध्ये बघा स्पोर्ट्समध्ये पण गव्हर्मेंट काय ना काय आपल्याला सुविधा देतात, ठीक आहे. तर स्कॉलरशिप वगैरे देतात. ठीके. ग्राउंड वगैरे अकॅडमी आहे, तर त्याच्यामध्ये जास्त पॅकेज वगैरे असतात की तुम्ही ह्यासाठी, पॅकेज भरा-भरावच लागणार हेते. पॉलटिक्स वगैरे पण, असतात ना थोडं? तरी कुठे ना, कुठे तरी अस, पण हा, पण म्हणजे एकदा आपण म्हणजे, त्या प्लॅटफॉर्म मध्ये म्हणजे आय. पी. एल. जे तसं आहे. राजस्थान वगैरे आहे ते मॅच वगैरे असतात ना ते नॉर्मल आपण एकदा दोनदा आपण न खेलं की, म नंतर त्याच्यामध्ये आपल्याला खूप आ पुढे जायला भेटते एड ऍडव्हरटायजिंग करायला भेटते, काय ना काय कुठेतरी आपण शोरूम वगैरे गेले होतो तिथे ऍड केलं तर, आपल्याला तिथे तो साईड बिझनेस असतो असं.
हा हा बरोबर.
हा म बय आय टी मध्ये तुम्हाला असं वाटत असेल. कि हा बाबा अं म्हणजे असं बाजूला आम्हाला पण ह्याच्यामध्ये काही. म्हणजे? हेच आपल्या एज्युकेशन मध्ये काय बाजूला दुसरा काय प्रॉफिट असेल असं. सरकारचं काय उपलब्धी असेल. असं म्हणजे एज्युकेशनच तसं आहे की हा बाबा खूपच महाग झाली. आणि पॉलिटिक्स तर हायच हे कुठेतरी असं नाहीय की, पॉलिटिक्स नाहीच हे असं. पण म्हणजे काय मेहनत पण असते ना आपल्या काय म्हणजे एक दोन पर्सेंटेज राहिले आपले काय. येव. अं एक्झाम मध्ये तर आपलं म्हणजे पूर्ण वर्षाची मेहनत गेली.
हा बरोबर.
हेकी ना हूं तसं व्हायला नको पाहिजे असं हूं. हा म्हणून आता बघा ते येक ए एक्झाम देत तात आय पी एसच्या वेगळ्या वेगळ्या आता सरकारीचे. अ एक्झाम येतात ना खूप सारे नीटचे वगैरा. तर लोकांना असं वाटतंय की माझे दोन पर्सेंट साठी माझे पूर्ण. वाया गेला माझे म्हणजे. हंड्रेड पर्सेंट नाही आले, नाईंटी नाईन पर्सेंट नाही आले, नाईंटी सिक्स पर्सेंट पण आले ते त्यांना पण असं वाट ते की आम्हाला कमी आले असं. म कॉम्पिटिशन हा तेस्ना. असं व्हायला नको पाहिजे, ना आयटी पण खूप करतात ना आजकाल लोक.
आयटी, आयटी मध्ये बी कसं झालंय आयटी आत ता, आता त ते त्यातल्या ए आय टेक्नॉलॉजीच आलं. आता बघा तुम्ही बीकॉम केले बरोबर ना, बीकॉम करून तुम्ही जॉब पण केला. तुम्ही सुद्धा आयटी मध्ये जाऊ शकता छोटा मोठा कोर्स केला ना. त तुम्हाला पण जे म्हणजे आता थोडक्यात आता आमची कंपनी आहे बरोबर. एस पी सॉफ्ट सॉफ्टवेअर सर्विस प्रोवाइड करते आता एस पी म्हणजे काय ते ईआरपी सीस्टीम हे ते काय करत एक पर्ट्युलर कंपनीमध्ये अस डिपार्टमेंट आहे फायनानस डिपार्टमेंट हे अकाउंट डिपार्टमेंट हे, एच आर डीपार्टमेंट आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट हे, सेल्स डिपार्टमेंट आहे
आणि तुमचं मार्रकी, मार्केटिंग डिपार्टमेंट आहे. आणि ऍडमिंन डिपार्टमेंट असेल बरोबर हे काय करतय ईआरपी सिस टीम ते प्रत्येक डिपार्टमेंट ला इंटर लिंक करत जात.
हा!
अ हा बरोबर आता हे इंटरलिंक करत केल्यानंतर ह तर ते. इंटरलिंक मूळ काय होतं, ते तुम्हाला इझिली जात ना सगळ्या गोष्टी करायला.
हा-हा-हा समजून घ्याला, हा.
हा-हा मग ते त्यामुळे ते अ, आता जस फायनान्सवाला आहे. तर मग फायनान्स वा आता फायनान्सवाल्या त तुमचं जे फायनान्स आहे, ते बेसिक नॉलेज झालं. डोमेन नॉलेज झालं, हा आता तुम्ही त्या पर्टिक्युल ली ई-र-पी सॉफ्टवेअरच नॉलेज घेतलं समजा, तर बय डिफॉल्ट तुम्ही काय झालंय, आय-टी सेक्टर मध्ये तुम्ही इंटर केला, ते नॉलेज तुम्ही आणि तुम्ही तिकडे गुसल्या म्हणे, तुम्ही आय-टी सेक्टर मध्ये एंटर केला. हा तसेच बाकीचे बरेचसे सॉफ्टवेअर आहे. तिथे सॉफ्टवेअर शिकल्यानंतर कारण की इ-आर-पी म्हटलं. इ-आर-पी च कुठलंही सॉफ्टवेअरच बेसिक कन्सेप्ट किंवा बेसिक काम त्याचे ते काय करतं प्रत्येक डिपार्टमेंट ला लिंक करत जातं. आणि-आणि मग तुम्ही समजा तुम्ही आता अ असं कुठल्या प्रोडक्शन मध्ये पहिले काम केलं, बेसिक मध्ये. म्हणजे तुम्हाला प्रोडक्शन कसं वर्क करतं ते माहितीय आहे सगळं, तर तुम्ही ते स सअर शिकलं आणि ते सॉफ्टवेअर शिकल्यानंतर त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये काम केलं. म्हणजे तुमचं डोमेन नॉलेज आणि प्लस ते सॉफ्टवेअर नॉलेज हे जेव्हा तुमच्याकडे येतं तेव्हा तुम्ही आय-टी, आय-टी मध्ये सेक्टर, मध्ये तुम्ही काम करता आणि हे ते फक्त त एच-आर अ आपलं फायनान्स, किंवा प्रोडक्शन रिलेटेड प्रत्येक प्रत्येक डिपार्टमेंट वाईज तसच आहे. ह एच-आर. के एच-आर केलेलं काम मग तो परत ते सॉफ्टवेअर शिकला, आणि त्याने त्या सॉफ्टवेअरच नॉलेज घेतलं. तर तो परत त्याच्यामध्ये पण घुसू शकतो.
हा.
मग त्यामुळे काय होतं, तुमचं अ हे वाढतं, काय म्हणता कॉम्पिटिशन वाढते.
हा. ठीक आहे, चला, हा-हा-हा ठीक हाय, हा कला.